ह बर.
हा.
ता
बाबांचं काय सांगाल तु मी बाबांचं पत्य सांगाल तो न मी.
हम्म. पत्य.
हम्. चटणी मीठ काय घ मीठ घ घातलं तर चालतयं. चटणी तेन काय घालायच नाही.
हं.
चटणी ओली मिरची बी नसणार.
ओली मिरची नाही. चटणी नाही. भाज्या कुठल्या जास्ती खायचे नाहीत. वांगी, भेंडी, गवारी
हम्. अगं गं गं गं गं.
कारल फक्त. फक्त कारलं चालतयं.
त्यात मी हे चटणी नाही मीठ घालूनच.
मीठ घालूनच. भाजत नाही मग ते नुसता हे भाजी करत नाही भाजूच नुसता.
हम्. हम. हम्. आणि - -
आणि काय नाही. ते डॉक्टर आहे चा - -म्हणजे डॉक् क्टर असं नाही. तो घरातच माणूस औषध देतोय. आयुर्वेदिक. सगळं सगळ्यावर औषध देतोय म्हणतो.
हम्. हम.
मुलं हाईत नसली तर, मुलगाच पाहिजे असला तर
आग बाई बाई बाई हं.
सगळ्यावर औषध देतोयं तो.
भारी हाय की.
तेवढी फी पण नाही. हम्म.
मग ते आमच्या निपाणीच्या पुरीला सांगाला पाहिजे गं.
बघा किं म खरं ते लगेच सा आठवड्याच्या आत हे करायचं म्हण गॅरंटी हाय म्हणला तो. आता बाबांची पण तेनं गॅरंटी दिलाय. गॅरंटी न कमी हुतयं आणि वीस दिवसानंतर तुम्ही नॉनव्हेज बिनव्हेज सगळं खाऊ शकताय. मा - - अंडि, मास, चिकन.
हम, हम.
सगळं खाऊ शकताय वीस दिवस फक्त अकरा दिवस तेवढंच जास्त - - किथली औषध चालू हाय तोपर्यंत पाळायचं आणि त्याच्यानंतर अ पंधरा दिवस एक वीस दिवस खाऊ नकोसा.
हा. ते मुलाबद्दल आहेत तर मग आमच्या त्या निपाणीच्या मुलीला सांगायला पाहिजे गं. आता निरली. निरलीला म्हणजे काय निपाणीस माहिती नसलं.
जवळच हाय. आणि तिथं काय मावशी हिच मावशीचा नंबर दे त सांगितलं अस किती जाते तिथं. घर आहेय त्यांचं घरातचतो औषध देतोय.
नवी नवऱ्यात दोष असला तररी बी.
हम्म.
हम्. तिच्या नवऱ्यातच काय प्रॉब्लेम हाय म्हणे.
मुलं होण्याचे औष मुलं होण्यासाठी औषध देतोय तो. मग ते कायत प्रॉब्लेम असल्या तर आपण तिथंच सांगायचं ना डायरेक्ट जाऊन..
हम् हम् हम हम. आणि
डायरेक्ट जाऊन सांगितलं की. ठव.
मग आहे कर आता इकडं कळाला ते आम्हाला नाही तर माहिती नव्हतो. तिकडे फाटणे फाट्याला तिकडे कोण औषध द तु त पाटणे फाटा.
पाटणे फट्याला.
हो मा आमच.
द डॉक्टरांच्याकडे दाखवाय नाही ते नाही.
ते तिकडे डॉक्टरवर दवाखाना चालूय तिला. दवाखाना चालू आहे. कोल्हापूर झालं मुंबई झाली पुन झाला नुसतं दवाखान्याला. पैसा घायला लागल्यात.
हम्म.
ते काहीच नाही व्हायला संध्याकाळी तिला फोन करून सांगायला पाहिजे. असं असं आहे तिथं जाऊन येत का मग ऍड्रेस वगैरे नंतर सांगाय का होते.
ह ऍड्रेस काय ते निर्लीित गेल्यानंतर कि नाही औषध कोण देते म्हणून सांगितलं तरी बी चालते. कोण देते म्ह विचारला अस की नाही की नाही. घर आहे तिथे ते घराजवळन हे करतात.
हम् हम्.
तू केवढा कनफिडेनस. सांगाल तर आमच्या गावात किती जण हे झाले आहेत माझ्या औषधान. त्याची पहिला आजून बाबा त्यां देत होती म्हणून.
हम हा हा हा.
पंच्या नंतर आता हिऊ द्याय लागला म्हण..
हम्म.
अबजोबांचं बघत बाबांचं बघत मग आपण शकला्.
हम्म. हम्म.
आता त्या दिवशी आम्ही गेलतो त्या दिवशी कागल वरन. माणसं आलेली ती ह्याच घ्यायला मुळव्याच औषध घ्यायला पेशंट आलेला म्हणा.
हम् हम.
सांगल ते तेवढं लांबणं पण माझ्याजवळ येतात म्ह तुम्ही एवढा जवळ असून यायले सून.
हम्म.
माहितीच नाही नाही ते हि मावशीला पण माहिती आहे खर तिच्या लक्षातच नाही. दवाखा करायत म्हटल्यावर. त्या शेवटी ऑपरेशन सांगित हा आता गणपतीला वर्ष होते. ककी.
मग तेव्हापासून लगतातवी.
हम्म ती परवा सगळीजण बघायला आलती नाही तर ते ड्रायव्हरला एका घेऊन आलेले.
हम्म.
मग तो ड्रायव्हर असं म्हंटला बघायला निरलीचे सगळे आलेतील ना.
हम् हम्.
तो ड्रायव्हर म्हटला आमचा काकाच आहे औषध देतोय आणि तुम्ही सगळं सोडून तिकडं तन कसायला. फेर आलय.
हम हम.
सांगितल्यावर मग ते गेलाव लगेच
हम्म हम् बर झालं बाई बर होते हो खाण पिण काहीच नाही की भेऊन त्यांनी काय खाल्लच नाही की ग
नाहीच मटन नाही चिकन नाही आणि आधीच
हम्म हम् होय आणि मी पण ते लिंबूच औषध सांग लिंबूचं औषध मी पण परवा गेली होती तेव्हा सासूनं बोलवलेली आजी ना तेव्हा जाऊन सांगू ना ो माझा औषध म्हणजे मला हे झालं ना त्या वळेला शॉक चालू होते. मला त्यावेेळेला मुळव्याद. बाहेर पडली होती माझ पण बसलीच का नाही संड्यासला तर तांब्या तांब्या भर रक्त जायचं. होय झाले मला शॉक मुळ माझ्या मुळ्यात बाहेर पडलेली नाही तर मला आयुष्यात कधी येई मुळव्याद माहिती नव्हती. आणि त्या वेळेला मग दवाखाने करून करून हम् किमो तीन चालू होते व उष्णता ती बाहेर पडली
हम्म तू खरं ते किमोला पण लई त्रास होत अंग सगळं
पाच किमाो झालेत मला.
पाच कीमो झाल्यात आणि हे र हे करण्याचा हे करून घेण्याचा
रेडिशन माझे पस्तीस झालेत.
अगं बाई ते रेडिएशन मुळ कमी लगेच आल सोडा त्या नाही तर किमोन का नाही औषध गोळ्या हे लई त्रास होत आणि अस अंगात कस जाईल तस क नाही अंग हे झाल्यासारखं
काय जगायची बाई मरायच्या ह्याच्यात होतो. रत्नागिरीकडनं आमच्या पोरन वैतागला सगळं करून भागला कायच कमी होईना ह आत्ता मरते मान मरते म्हणून बसलेले पाणी घालत मग माझ्या पोराला कुणीतरी सांगितलं रत्नागिरी च असं झालंय आणि रवि त्यामुळे ते मुळव्याद बाहेर पडले त्रास व्हय लागला. अरे लेका शहाणा आहेस का तू घरगुती उपाय एवढा आहे एवढे उपाय घरगुती करायचं की मग सांगितलं त्या दिवशी त्याने उपाय विचारला ब
हमं
हो ते रात्रीच बरोबर त्याने उपाय चालू केला चार लिंबू चिरून दिला मला. प्लेट भर खायचा सोडा आणि ते चार लिंबू पूर्ण सोडा शोषून घेईल लिंबू की नाही पूर्ण सोडा भरायचा त्याच्यात आणि तेवढा संध्याकाळी झोपते वेळी चोकायचा आणि काळी उठल्याबरोबर चोकायचं, पाणी प्यायचं नाही काही नाही.
हम्म.
सकाळ संध्याकाळी चार सकाळ चार लिंबू आणूनच ठेवलेला त्यान फ्रीज मध्ये, मग तेवढं दोनच दिवस खाल्ल तिसऱ्या दिवशी असं मुठीत धरल्यावानी थांबलं गं.
भारी झाल की म
होय आणि तेच औषध मी सगळ्यांना सांगावलंय खरं बाबाच ल वर्ष वर्ष झालं आणि तेिजून झालं
म्हणजे ते समजायला पण पाहिजे ना नेमकं मूळव्याध आहे का काय आहे ते
मग ते मूळव्याध मला म्हणजे उष्णता बाहेर पडली माझी ते - मुळ्यात म्हणजे मुळ्यात नव्हती ते उष्णताबाहेर पडले
ते ते बाहेर मूळव्याध बाहेर पडल्यात बघा त्यामुळे
ह ते त्यांच नाही जाही झालं ते
हम्म.
नाही बय आता, सहा वर्षे झाली आता काय नही.
हम्म तेच तुम्ही मोठी बाईबाई त्याच्यात ना निघल्याशी बाहेर नहि तर आम आमच्या आईचं बघा आमच्या आई आणि स्वतःहून म्हणजे तेवढं स्वतःहून आम्हाला सगळं माहित असून बी आम्ही कुठ चांगलं व्हईल म्हणून पैसे घालून तेवढं वाट लावून घेतला आमच्या आजीची
हम्म आहे काळजी मग
नाही मारली की, लगेच ऑपरेशन केलं होय.
हम.
तिला हे होतं पिशवीच्या पिशवीला कॅन्सर झालेला.
माझं बी तसंच कि पिथवीला झालेलं.
हं आणि ती लवकर सांगाय नही बघा असं शेतात शेतातीन काम करत होती हो, आणि समजालाच नाही. तिला ते म्हणजे नेमकं दुखतंय काय नाही तर काय होतंय आणि तिला पहिला आटाक येऊन गेलता नव्ह. आटाक येेऊन आ काय खाल्ला तरी पण ती घरात अस थांबाय नव्हती. महिनाभरच तेवढं राहिलेली गडंहिंग्लज मधं ऍडमिट केलतं महिनाभर राहून लगेच शेताकडच गेली आणि असं माणसं बिणसं काय घेत नव्हती तिनी
चार एकर शेत दोघंच करायचने. भांगलायचे भिंगलायचं सगळं सगळं दोघंच
हम
लावाय तेवढं असं हेनं माणसं घ्यायची, बदली माणसं आणि गवत कापायला त्यानी असं नाही तरर म्हशी ते मोठ्या चार त्यांना माणसं घेऊन असं शेत करूनच माहित नाही. दोघच करायचे आणि आई बाबा. मामा तेन मुंबईला असतोय नहि. आणि तेवढं लक्षच द्यान ते ह्याच्यात असंच दुखयलं जरा दुखायलं जोरा दखायलं म्हणून गप बसली आणि नंतर ते जास्तीत असं पाणी हे पाणी पण भरलं छातीत आणि ते दुकायचं बी चालू झालं एकदमच दोन्ही झालं की नाही ते निप्पानी गडहिंग्लज मध्ये दाखवल्यावर गोळ्या दिल्या त्यानं, आठ दिवसाच्या गोळ्या लावर होतय कमी म्हणून सांगितलं आणि घरात आणलं घरात आणल्यानंतर ते परत आणि जास्त झा कीस् झाल्यावर मग मम्मीकडे निणी दाखवले तिथ दाखवल्यानंतर तर सगळ्या टेस्ट केल्या ते वायप सी तेन काढून हा हे काढून पाणी काढून ते केल्यानंतर मग समजलं की पसरला कॅन्सर आणि कनसर मग तिथ होती चार दिवस ग. तथ सेना म्हणून त्यांनी आमच्या जवळ काय होत नाही बाहेर घेऊन जाऊन सांगितले.
हं.
मीथ कॅन्सर सेंटरला आणलेलो कोल्हापूरच्या.
हम.
तिथं त्यानी ऑपरेशन आजच्या आज करायला पाहिजे नाहीतर वळ ऊर हे होत नाही उरत नहि माणूस तुमच असं सांगितलं भीती घातल्यावर भरले किंवा दीड लाख रुपये भेटायला. आणि ऑपरेशन करा म्हणून सांगितलं ऑपरेशन केलं पण ऑपरेशन केल्यानंतर तर गॅरंटी पण काय नाही म्हंटले. राहील पण आणि नाही पण करायच्या आधी सांगितलं की हो. हो नक्की म्हणून सक्सेस होते आणि हा. आणि आजी चालत येते्या तुमची? असं तिने म्हून सगळं सांगितलंय. आणि तेव्हा मम्मी त्यांनी बोलत कुठे होते माझसोबत बोलत नव्हती मामा तेवढंच बोलत होते.
हो हो.
आता मी तिथंच होतो की कॅन्सर सेंटर आमच्यापासून जवळच आहे. एक दोन किलोमीटर असला इथनं दड्डी हा इथनं दड्डी चरक कनीरी वाडीन मग फोन करून सांगितले मामाने असं असं ऍडमिट केले येईल आणि आम्ही आलोय म्हणून म गेलो संध्याकाळी चादरते नाही कायच घेऊन नव्हते नाही त्यांनी तस चाललं सगळी आणि पेशंटीकडं घची राहायची सोळी इीकडं.
हम.
तिथे कणाला ठेवूनच घेत नाही तथन फोन करतात. काय लागले बिघ औषधी बिषध तर
हम्म.
या आणि तुमच्या पेशंटला औषधं पाहिजेत हे पाहिजेत म्हणून आणि तिच्या जवळ ऑपरेशन झाल्यावर कुणाला सोडनाच की
हा हा.
ते जाऊन बघून आले तस जाऊन डॉक्टर म्हणला नाही काही चान्सेस नाहीत आणि तुम्ही घरला घेऊन जावा म्हणून काय तर होऊ दे म्हटलं बघाच इथे चार दिवस चार दिवसात काय नाही झालं तर मग घेऊन जातो म्हटलं. ते चार दिवस म्हणत पाच सात दिवस ठेवून घेतला टाके पण काढाय नाही. काही नाही पूर्ण छातीपासून खाली पोटापर्यंत असं उभं ऑपरेशन केलेने हिचे टाके घातलेले स्टापलर मारलेले हिचे टाके पण घाला नव्हते.
हम्म हम् ते स्टापलरचे धोकादायक असतात का ते
हा स्टापलर घटलेलं बघा ते आणि जरा भिणारच ते आता ती नाहीच तुम्ही घेऊन जा आता